हा ते तसच होतय फक्त ते ट्रायल्स साठी आहेत टास्क कमप्लीट होण्यासाठी फक्त आपण दहा दहा पंधरा सेकंड जरी टायमिंग त्याच रेकॉर्ड - -
काय काय काय बोलला
हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हा काय म्हटल्या?
हा ते कॉल फक्त काय दहा मिनिटातच कराव असं काही नाहीय त्याच्यात कारण ह्या आधी जे केले त्यांनी मी दहा मिनिटाच्या आतमध्येच कट केल्यात कॉल करून
पण मग येतात पैसे
हॅलो
दहा मिनटाच्या आत केल्यावर पैसे येतात?
होय.
किती मिनटाची केेलेली तुम्ही याच्या आधी?
मी एक दोन मिनिटाचे केलेले
मग किती पैसे यायचे यांचे?
आता जर माझे तुम्हाला कॉल करायच्या आधी पाच टास्क कंपलीट झालेत ते टोटल बहुतेक मला वाटतय दहा दहा तर मला पाच आणि परत आन ते पण कॉलचेच यत
किती, किती?
कॉलचेच आहेत ते पण टास्क.
हो का?
हा.
नाही तस नाही एक टास्क किती किती मिनिटाचा कॉल पाहिजे
मिनिमम दहा मिनिट सांगितले त्यात. खरं दहा मिनिट असं कोण नाही राहत नई.
हा आता हा झाला कनेक्ट आपण केव्हाच ट्राय करतो तेव्हाच.
होय.
हम्म
मिनट जरी झाला तरी
काय ते?
एक दोन मिनिट जरी झाला तरी चालतय.
मग पैसे कसे येतील एक दोन मिनिटाच्या हिशोबाने
असं ते टाइमवर नाही ते पैसे डिपेंड टास्क कमप्लीट करल त्यावर डिपेंड आहे.
असंय का? मला वाटल की दहा मिनिटात कॉल पूर्ण पाहिजे अस वाद
कारण आधीचा पण एक टास्क होता तो तसाच होता की. टाइम सी रिलेटेड नव्हता काय.
नाही का तुम्हाला आले ते व्यवस्थित. पैसे त्याचे? किती आले ते एका कॉल म्हणजे एका एका व्यक्तीच्या पाच कॉलचे किती आले ते?
ते मैत्रिणीने केलेले ओ ते विचारायला पाहिजे तिला.
हो ना?
हा
रिकामा ऑडिओ
हे आता ठेवून मग परत आणि एकदा तुमचे किती कम्प्लीट झाले
मला आता एका जणीचे तीन झाले आणि तुमच्याशी हा होतोय कमी तर सारखा कट होतोय ना तुमचा
हा-हा
रिकामा ऑडिओ एका जणी तीन झाले आम्ही दोन दोन झाले रिकामा ऑडिओ
रिकामा ऑडिओ
तशी याची डेट कितीये काय माहिती किती डेट असणार ये
काय दोन तीन दिवस असल रिकामा ऑडिओ
बरं आपण आज उद्या मध्ये करून घेऊ जेवढे होतील तेव
फोन नंबर सांगा
हॅलो
रिकामा ऑडिओ सहाशे अठ्ठावन्न रुपये ऑनलाईन करणार का सहासे किती अठ्ठावन रिकामा ऑडिओ आठ किंवा दहा रुपये सुट्टे आहेत का बघा. ऑनलाईन आठ रुपये करा की. रिकामा ऑडिओ जेवायच रिकामा ऑडिओ फोन नंबर सांगा सातशे आठ डबल झिरो सातशे पंचावन्न तेरा झिरो एक म सांगा सातशे साठ रुपये रिकामा ऑडिओ हे अता एवढंच हाय हे पण ते सोडायचं. त्या नियोजनात हाय. रिकामा ऑडिओ रिकामा ऑडिओ हे घर त्यांना घ्यायचंय ते येतोय की येतोय तिकड त्या पिल्लरला येतय पलीिकडच्या साईडला हा तस सगळ्यापड्या काढ म्हणजे हा या पाण्यात नाही पडत फरक होय... तुम्ही काय घेतलंय साडी ही हा अ बिल घ्या बिल घ्या बील........ फोन नंबर सांगा...... हे दोनशे नव्याण्णव झाले....
आम्
ते मनोहर केिरवले वार मी अमोल.... म्हणजे तिथलंही इथे चालेल,... नाही अमोल अमोल अमोल सर महेश वेगवेगळी बिल येत ही.... होय वेग वेगळे बिल एका..... नाही चालत होय नाही हे कट कर आधी हे अमोल कोण आहे अमोल घे आधी हे वेगळ दे हे अमोल कोण आहे काय माहित नाय नंतर.. बिलही आमचंच आहे नव्यानव बावीस ऐशी नव्वद त्रेसेट नंबर कोणाचाय अ बहिणीचा नंबर आहे..... ते नाही हो चालत इथ वेगवेगळे नंबर नाव पण वेगळेत तस नाही वय बी एकच आहे की आमचं तेच की काढाव लागेल... ते कस पे करणार ये... क्लेम टू कॅश.. मी आणलय कॅश....